हॅलो हॅलो, हॅलो, यायलाय का आवाच हॅल हॅलो
हा थोडं जोराने नाही बोलावां
हो का आता यायला का? हॅलो,
थोड जोरात बोला.
हॅलो हॅलो,
हा हा आता येतय झालं जेवन वगैरे?
अ नाही अजून टाईम आहे. फुल करा ना ते बटन दाबून वरती.
अ मी इक इकडनं पूर्ण फुल आहे स्पीकर माझा.
हो का,
हा तुमचा थोडं कमी आवाज येत आहे साऊंड
नाही. पण आज नेटवर्क वगैरे यायचंय हे केले मी कनेक्ट केलं चांगलं वाल. ते हा असं होऊ शकते एखाद्या वेळेस,
हा हा होते ना इकडे पाणी पण खूप चालू आहे काल रात्रीपसन.
हो का इकडे तर काही नाही शितोडे पडले काहीतरी दोन तन
तर नाही रे बाबा इकडनं म्हणजे पावणे बारा वाजतापासून खूप चालू आहे आज तर कंटिन्यू ला फक्त चार ते पाच वाजता संध्याकाळी फक्त बंद राहिला आणि कंटिन्यू आता बारीक बारीक सुरू आहे पाणी
हो का काही इकडं आता उद्या व पडेल वाटते इकडे जर असा
आता माऊल झालाय का तिकडे
हो
हो का माहिती नाही आता तिकडेन आता कधी म्हणजे गुरुवारपय दाखवलं मगे मी चेक केलं तर समजेल आता किती इथ तर पाणी हा
हा पाणी आता सांगितलेलंच नाही आता इथून पुढं
काय म्हटलं
इथून पुढं आता पाणी सांगितलेलंच आहे म्हणलं
हा ल्या यावेळेस भरपूर लेटले म्हणजे पुष्ळ लोकांचे ते म्हणजे वावरातले पण काम वगैरे व्हायचेच आहे बाबा
हो ना हो ना पेरणी वगैरे राहिलेली आहेथे
ज्यांच्याकडे सोयी सुुविधा आहे पाण्याची तर त्यांच्या व्यवस्थित सुरू आहे
हो
नाही तरर बाकी लोकांचे तर वेटच आहे बाबा वेटच करत आहेत ते लोक आणि यावेळेस कसं झालं इकडे म चोरखामार डॅमला आ ते म्हणजे जे पॅनल होती ना पाणी यासाठी ती कॉँक्रिंट कारण चालू आहे बनवून नाही का सिमेंटच्या त्याच्यामुळे ते पाणी पण नाही आहे लोकां पर्यंत ते आता आता एक दोन वर्ष लागेल अस त्याला आणि याच्या वर्षी काम चालू झालंय त्यामुळे मग सगळं लेटस होईल या वेळेस
हो पण आता ओरच्या पाण्यावर डिपेंड करते ना आता
हा वरच्या पाणीवर डिपेंड करत आहे
हो येईलता एवढ तिकड पाणी इकडं जरा असं लाईट येतच
आता काल कालपासनं तर कंटिन्यू झाला म्हणजे म्हणजे जमीन तर चांगली ओली झाली आता आधीपेक्षा म्ह आी म्हणजे पूर् हेच हों ना आता चांगली ओली झाल्ली त
ह् म्हणजे आता तिकडं साऊथ साईडला बी पाणी सुरु झालं असेल तिकडून इकडे येते ना पाणी
हां
हा ते कोपऱ्यावर येत आपल्या इकडे बाघा
होा
हा पाणी चालू आहे वाटते आत्ता पण
हा आता पण बारीक बारीक चालू आहे
हो का इकडे तर काय नाही काहीच नाही अस नॉर्मल दोन तीन काहीतरी सितोडे पडले असं काही जास्त नाही
आणि नागपूरमध्येध्ये पण मग मी कॉल केला फ्रेंडला व्हिडिओ कॉल मॉर्निंगला पाणी येत होता तर नाही म्हणते इकडे नामो निशा नाही म्हणते ऊनच आहे म्हणते भंडार्याला आहे आणखी प नाही नागपूरला नाही या
हा इकडे येते ना आता थोडं थोडं हो ऊन तर होता आज इकडे
हा ओके काल तुम्ही म्हटलं कॉल करता म्हणून कॉल नाही केला मग तुम्ही
झालं काय झालं माहिती का थोडासा जेवण केलं आणि थोडं मित्रांसोबत गेलतो डायरेक्ट अकरा बारा वाजता आलो
अच्छा लेटच झालं याला
हा लेट झालंय आणि तिथं कॉल लावायचं तर हॉस्पॉट घेऊन लागते ना मला ती आता तेच मोबाईल पाहिण चालू असते हा तर त्याच्यामुळे थोडं
बरोबर
हम्म मी लावणार होतो नाहीतर जरं थोडं ज हे आलो असत त लवकर
हा नाही मग मी समजलं काय म्हटलं बाहेर तू म्हणला ना की बाहेर जाता म्हणून म्हणजे दहा पंधरा मिनिट लाग मला वाटलं की तिकडे वेटच झाली असेल म्हणून मग मी पण कॉल मेसेज नाही केेला
नाही मेसेज केला असत तर मे बी झाला असतं बोलणं
हो काय नाही मग म्हटलं बाहेर येत म्ह फ्रेंड राहतात ना आपल्यासोबत गलीबोळीज वगैरे
हो
ह त्यामुळे आमच्या एक शेड्यूल पण असते आम्ही कुठे पण जाऊ ना म्हणजे कोणाची जरी घरचे जर कल आले ठीक आहे ज फ्रेंडची वगैरे आले तर आधी सांग देतो मी काममा म आ किवा गलली वळी सोबत आो तर मी नंतर बोलतो म्हणून झालं भूपेंद बहजन हा आणि जर आम्ही गलीबळीच म्हणजे आम्ही नेहमी बतो ना इथे म्हणजे सगळे लोक जॉबवरून सुट्टेऊन आले तर कोणाचे सगळ्यांचे फोन बंद राहतात म्हणजे फोन कोणी बघत हरकत नाही असंच असतं मला वाटलं की तुम्ही पण तस शेड्यूल असेल
नाही आमचं ट्रिपचं प्लॅनिंग चालू आहे अजून तेच चालू आहे सगळं
हा ओके झाला मग टोटल तयारी वगैरे
हो तयारी झाली आता तरी पण चालू असते हे एक लोकेशन आहे ते लोकेशन अस चालच असते काय ना काही
बरोबर
हा रोजच काही ना काही बिनफालतूच गोष्टी
हा ती राहतेस ना आणि कसं आहे आपण तेवढ्या दूर जातो तर आधीच गुगल बाबाला विचारून टाकायचं बाबा बरोबर आहे की इकडे आणखी कोणत आजूबाजूला प्लेस आहे काय म्हणून नंतर तिकडे गेल्यानंतर अस नाही व्हाला पाहिजे याला विचारा त्याला विचारा मग ते पण बरोबर कोणीच सांगत नाही वेळेवर वेळेवर बरोबर माहिती कती नाही आहोत बरं आपल्याला
हा आणि ते वरून बजेटचं पण थोडं इश्यू येते ना म्हणजे प्रॉपर आपल्याला मेळ लावून बघा लागते कुठं काय
बरोबर बरोबर
हां हां हां
आता माझा फ्रेंड गेला गेला होता ना फिरायला म्हणजे तुम्हाला सांगितलं नाही का तेरा दिवसांचा टूर होता म्हणून काल गोवा बाय गोवा पण गेला म्हणून तर त्याला एका लोकाला तेरा हजार सतरा हजार रुपये आले एका लोकाला खर्च
ह
तेरा दिवसांचा म्हणजे त्याच्यामध्ये रूम वगैरे डिझेल वगैरे सगळा म्हणजे ते बाय कार नाही गेले होतेत ना
हा हां हां
म्हटलं चांगले आलं रे बाबा त्याचं हा तरी पण त्यांना परवडलं सतरा हजार रुपये म्हणजे तेरा दिवसाचा टूर म्हणजे पर डे हजार रुपये पकडा काय म्हंटलं
किती जणं होते मला
ते फक्त आठ लोक होते
नाही मग तर बर कमी मध्ये झालं ना
हा त्यांना परवडलं भरपूर बाय कारणी परवडतेच फक्त म्हणजे आपली गलीिबोईची गँग बरोबर पाहिजे आणि मनमर्जीवाला काम राहते ना कार म्हटलं की
हो ना हो ना कुठे पण जाता येते आपल्या
हा कुठे पण म्हणून मला ट्रॅव्हलिंग मध्ये एक तर टू व्हीलर नाही तर मग कार ट्रेनपेक्षा पण काय् बेस्ट वाईट नाही म्हणजे कस मनमर्जीवाला काम राहते काही टेन्शन नाही काही नाही काही नाही मग लॉंग टूर म्हटलं तर मग एकदम लँंग अदर स्टेट म वगैरे जायचा प्लन केलं तर मग ट्रेनच लागते
हा इतक्या लांब नाही जाऊ शकत ना आपण गाडीन
हा मग आपल्याकडे ते पलटण तशी पाहिजे व्यवस्थित आता कोणी कोणी कोणी असं राह ते लँंग टूर वर कस ऍडजस्टमेंट नाही होत त्यांचा
हो ना हो ना
त्यामुळे
हम्म तेच ना नाही तर गाडी काही नाही गाड्याचे सगळ्या इकडेच आहेत तश पण ते कसं जाता येत नाही इतक्याला
हा नाही पण एक सांग का तुम्हाला म्हणजे जसं गलबाईची जर गँंग राहिली ना आपली हास्य मजाक राहते तर कसा वेळ निघून जाते हे नाही माहित गैगन तशी पाहिजे मग आपली आम आमची का काा नाही गली होई तर एकाची मजा झाली तर दुसऱ्या दुसऱ्याची झेली तर तिसऱ्याची अस ते आता आम्ही रिसेंटली गेलो होतो एक मंथ आधी मागच्या महिन्यामध्ये नवला इथे जामसावलीला इथ नां वन सिक्स्टी किलोमीटर
हा हा
कसं गेलो काय गेलो काही समजलंच नाही
हा
मझा घेत घेत घेत घेत मस्त काही वाटलंच नाही आमला तस पाहिजे मग नो टेन्शन मस्त ह एकवडा निघाला तर बस कंटिन्यू चालणे तो
हो ना
अससाा त्याच्यामध्ये एसी पण नव्हती बरोबरोबर आणि मी विदाऊट एसी न कुठे जात नाही थोड्या वेळ चालू करायच्या थोड्या वेळ बंद करायच्या त्याचा थोडा गाडीचा इश्यू होता तरी पण ऍडजस्टमेंट होऊन गेला काही समजलंच नाही
हो का
हा आणि फोर फोर सीटरमध्येध्ये आम्ही लोक गेलो सहा सात लोक गेलो
बापरे
आता मला तेथे इथूनच आमच्या गावावरून बाहे रामटेक रामटेकरून मग पार्शवनी आणि मग जाम सवले आधी संध्याकाळी निघालो इथन चारला निघालो आधी रामटेकचे जर दर्शन केले मग तेिथून आमचावले गेलो
अच्छा ह
बाराला आम्ही एका हॉटेलमध्येध्ये गाडी पार्क केली आध जेवण केला आणि मग मंदिर गेलो तर बंद होऊन गेला होता तर सर्वांनी त्यालाच यावं लागेल म्हणे तुम्हाला तर मग तिथे हॉटेल बघितलं होटेलमध्ये पस्तीसशे समथिंग म्हणत होते ते चार्जेस तर मी त्याला म्हटलं पंधराशे देतो कारण की दीड दोन वाजून गेले होते टाइम झाला होता दीड दोन म्हटलदोन भरपूर होते ना साडेतीन चार हजार म्हणलं दीड हजार देतो मग इकडून एक फ्रेंड होता माझ्या मागे अनिकेत त्याला दोन हजार सांग म्हणे म्हंटलं नाही दीड हजार केला मग सतराशे मध्ये लं त्या फायनल दोन तीन तासाठी कारण झोप इंपॉर्टन्ट होती खूप माझें कंटेन्यू ते लग्न वगैरे सुरू होते कंटिन्यू एमपीचे टूर चालूच होते एक दोन दिवस आड तिकडचे लग्न होते तर फॅमिली फ्रेंड मध्ये
हा हा
त्याच्यामुळे मग सतराशे मध्ये केलं सकाळी उठला दर्शन केली सकाळी साडेपाचची आरती पण मिळाली नाही मग तिथून निघालो नऊ साडेनऊ दहा ला निघून गेलोतो आम्ही
अच्छा चांगलंच एन्जॉयमेंट केला मग तिकडे
हा आणि कसा मी याच्या आधी पण नवरात्र झाल्यानंतर गेलो होतो ना तर माहिती आहे तिकडचे एरिया भरपूर एक दोन प्लेसेस गेलो पण आम्ही जामसावलीवरून निघालो आम्ही आदासा जायसाठी
हां हां
प्रॉब्लेम असायला का मागून का कारवाल्यानी आम्हाला शिपकवला तर मग ते सडनली प्लॅन चेंज करावा लागला
मग आता घेतलं असेल ना वगैरे फाईन वगैरे
हा घेतलं त्याच्याकडून पैसे वगैरे घेतला म्हणजे तो पण व्यवस्थित गव्हर्नमेंट हो कुठ तो काहीतरी होता आधी म्हणजे जो कार होता ना कार ज्याशी होती तो थोडा गेला मी उतरलोच नाही कारण की आपल्याला माहित होती की आपली गलती आहे म्हणून मी मागे बसलो तो मी उतरलोच नाही पाच मिनिट तेच उतरलंय मग तेच बहेच झाले कारण की ब्रेकर होता नॉर्मली एकदम छोटासा त्याला मी रात्रीच सांगत होतो बरं कंटिन्यू की ब्रेकर आला तर क्लस दाबून गाडी फ्रीली जाऊ दे कारण की अम् कंटिन्यूवाला रोड चालत राहते ना तो आपल्या गावखेड्यातला राहिला तर ठीक आहे त्यांनी एकदम स्लो करून टकली दुसऱ्या गरवरून डायरेक्ट पहिला गेरवर आणून टाकली पाच ते दहाच्या स्पीडमध्येध्ये आता मागून साठच्या स्पीडने येणार आहे तर थोडी कमी होणार आहे एका सोबत आणि ते जुनी गाडी होती तर एकदम ब्रेक लागत नाही ना थोडं दूरच लागते तर त्यांनी मग तो नाही मग मी उतारलो मला सगळ माहित होत ना मी फिरू नव्हते इकडे तिकडे तर मग तू मानला मग दिले त्या नाही सगळे पैसे तो वादी झाले म्हटलं तु ज्या कॉन्टॅक्टमध्येध्ये जेवढे लोक आहेत त्यांना विचार किती आहे काय तस आम्हाला पेमेंट कर म्हटला तर त्यांनी एक दोन लोकांना विचारलं नऊ हजार मध्ये झालं होतं ते तर दादा एक मग दादा गावाने तुम्हाला की दादा एक काम कर तू नागपूरला चल माझ्यासोबत दिघोरीला मी देते तुला जश तसं करून देतो म्हटलं मी नागपूर तुला मग डिजेल पण द्याव लागेल म्हटल कारण की मग आपला तेवढा वेळ जात होता ना मग तिथून म्हटलं मग गोंदिया खूप लांब आहे म्हटलं वन सेव्हन्टी किलोमीटर मग तिथून मला आणखी तीस किलोमीटर यांना थोड्यांना जायच म्हटलं फ्रेंड लोक होते ना आजूबाजूचे तर मणे ठीक आहे म्हटले एक काम कर मला दहा हजार पे करून दे मी स्वतःची रि रतो स्वतः जातो मग तुझाणेळ जाईल म्हटलं बघ म्हटलं तुला जरॉसिबल नाही तरम्ही यायला तयारह म्हटलं तुला एवढंचवं डझलं भाड द्यां लागेल म्हटलं केव किती पण काही होईल तरी तर मग त्यांनी पे करून दिलं तर मग आमचं ते आदासा वगैरे राहिलं दा अस आणि हे पण राहिलं आपलं नागपूरची त देवी नाही का काय नाव आहे काय नाव आहे हम्म कामट साईडला नाही काधी
हा हा हा
काय का कोराडी कोराडी ते प्लन होता मग क् कॅन्सल झाला
नागपूरला नाही गेलो मी जास्त म्हणजे आताच नेमकं जाईल मी समजा त सव्वीस सत्तावीस ला जायच तिकडं
अ पेपर आहे का रेल्वेचा
नाही नाही रेल्वे ती ट्रिपला जायचं ना तर रेल्वे तिघे लिशी नागपूरची
अच्छा बाई नागपूर आहे
हा नागपूर कारण इथं आमच्या वाशिम मध स्टेशन येत पण ते प्रॉपर हे नाही तिथं जागा नाही
हा का नाही सुपरफास्ट वगैरे गाड्या नसेल ांबत ते
नाही नाही तिथं नॉर्मल चालतात गा्या ोटं गावं आहे ना थोडं
हा
नागपूर सिटी आहे किती जरी नाही म्हणलं तर
हा ते केॅपिटल आणि सेंटर पॉइंट पडेते त
हो ते पण हम् म्हणजे तुमचं गाव कसं आहे बाकी मग